हॅलो
हा आवाज येतोय ना ताई. हा येतोय येतोय. काय करता. झालं जेवण वगैरे.
नाही ना अजून. जेवण नाही झालं अजून.
अजून नाही झाल आहे लेट करत का?
हे आले नाही. बसतोच आता जेवायला थोडा वेळाने. हा म्हणजे तरी नऊ वाजूनच जाता. कारण मिस्टर आणि ते बाहेरून ये येतात. तोपर्यंत मग आणि अशी पण स्वयंपाकायला लेटच बिलगुन जाते मी.
बापरे मग जेवता वगैरे कधी?
तरी नऊ वाजता जेवण वगैरे होऊन जातं. म्हणजे नऊ पर्यंत साडेनऊ पर्यंत आवरून जातं सगळं.
आज नेमकं लग्न होतं ना. लग्नाला गेलो. हो आज लग्नाला गेलो होतो. ते हो तिकडन आल्यावर ना मग काही भुक होऊन मुलांनी केली होती ती पाणीपुरी. त्यांचं झालं. मग म्हणे हे म्हणतात जेवण नाही करायचं ते म्हणे की हे त्याच स्वयंपाक
आता लग्न आहेत?
हो आज होतं ना माझ्या चुलत भावाचं लग्न होत. आज तर खूप दाट तारीख होती लग्नाची.
हो पण मला वाटलं मूर्त संपला कारण का आमच्या इकडे त पण मागे लग्न आहे.
नाही नाही आमच्याकडे काल परवा आज अजून तीस तारीख ये एकोणतीस तारीख ये
हो का मला वाटलं मूर्त वगैरे संपलं असेल तर आता लग्न वगैरे नाही का का पावसाचा सीझन आला ना.
हम्म काही नाही करता ओ आता लस म्हणजे फक्त पंधरा दिवस अधिक मासामुळे आहे ना
हा.
ते अधिक मास होत ना
हा.
आ त्यांच्यामुळ बंद केलं होत फक्त.
हो का. बरं.
तुमचं झालं जेवण.
हो मी लवकरच करते जेवण. म्हणजे साडेसात आठ पर्यंत होत माझा जेवण आणि मग नऊ वाजेपर्यंत आम्ही जेवतो म भांडी वगैरे सगळ असतं ना करायच
हो नऊ वाजेपर्यंत आवरून जात.
हा साल न दहापर्यंत होतो मग भांडी घस्ते अंतर म ते मग आरामात झपायच आपल्या घरी पाऊज ते
काम वगैरे झालं का मग मोबाईल म आं. हॅलो. आवाज नाहीत येत तुमचा.
काय बलता
येत ये का माझा.
हा आत्ता आला काय बोलला तुम्ही हा आला.
अ नय दाद. गावात येतो ना आता.
हा येतोय काय बोलत होता.
हो. मंद्र होत बघ ना तुमच्याकडे
आमच्याकडे आहे वागेश्वर मंदिर आहे आणि भ वन मंदिर आहे. म्हणजे आमच्या इथे देवी नवरात्रामध्ये देवी पण बसते. नऊ दिवस
नऊ दिवस तर छान अस.
आणि मग खूप लांब लांबचे लोक येतात. देवी गर्च्या आणि आमचं इथं म्हणजे फेमस देऊ म्हणजे दहावीर मंदिर आहे देऊळ.
अच्छा.
दहावीला महाराजांचं मंदिर आहे तिथं पण खूप लोक येतात.
हा दहावीर महाराजांचं आहे मंदिर.
अच्छा अच्छा हा हा.
हा तिथे म्हणजे जास्त असं गरज नसते पण नवरात्र असते ना तेव्हा खूप गर्दी असते नऊ दिवस आणि अशी म्हणजे रविवारीचीच असते
हो आमच्याकडे नऊ दिवस खूप छान म्हणजे ना गावा मिळून तर देवी रातच अशी गल्ली गल्ली बसलेली पण देवीचं जे मंदिर आहे तिथं पूर्ण गावामध्येले टिपऱ्या वगैरे तिथे ठेवल्या जात्या सात दिवस छान छान कार्यक्रम ठेवल्या जात्या डान्स पैठणी ठेवली जाते सोन्या चि नावत वगैरे ठेवले जातात
सम्याचे नाज
हो ह्या वर्षी स होण्यायची नत होती जे चांगले खेळ हो हो पैठाण्या होत्या पैठाणी पाच पाच हजाराची पैठणी होती
हा म भारीच मग तुम्ही खेळता का नाही गेम वगैरे
हा जातो पण आता थोडस लांब येतं ना म त्याच्यामुळे थोडस जातो आम्ही
हो
आणायला चाले ् तो ना उला येणार आहे हा साडेआठ हम्म
वगैरे असतात म्हणजे होम मिनिस्टर असतं क्रिकेट असतात कबड्डी असतात हा आणि हळदी कुंकचा वगैरे कार्यक्रम ते पण असतो
आमच्याकडें पण हे सर्व अस मस्त मस्त आणि डान्स ठेवल्या जाते मुलींची छोट्या मुलांचे कार्यक्रम ठेवले जाते त्यांना पण बक्षस ठेवले जात छान छान
आणि मुलीं आणि लेडीज पण असत आमच्याकडे संगीत खुरची
हा तस पण असतं हा ऑर्केस्ट्रा असतो
हो
बाहेरना बोलवत तरत गावातला पण असतं पण गावातला एवढं काही कोण घेत नाही पण बाहेरच्या असतात मुली छोट्यांमध्ये पण कसल्या मस्त मस्त नाचतात
हो मुलीं खूप छान झंदा मा असत
हा परत ग्रुप डान्स वगैरे पण असतो
हो
हळदी कुंबाला असतात अशी भांडी वगैरे
ह कुंकल देता बाय वान म्हणज पाहिजे तसं पण मग असं कार्यक्रम वगैरे असल्या का छान वाटत ते सर्वांना आणि त्यानितने एकत्र येता महिला अशा येत त नाही महिला ना मग कार्यक्रम हा मग कार्यक्रमाच्या याने कस होते एवढ दोन तास चार तास इतक्यात निघून जात
हो आणि थोडा रिलॅक्स पण होतात ना महिला
हो
सग सगळ्यांना बरं वाटत की म्हणजे असं गेम वगै वगैरे नऊ दिवस असतो काही ना काहीतरी देवीसाठी होम वगैरे पण करतात
हो आरती वगैरे राहते असे म्हणजे म्ह प्रतेक जोडपची आरती वगैरे हो
आरतीला आता खूप लोक असतात पूर्ण मंदिर भरून जातात एवढी लोक आणि गरबा असतो
सातसिद्ध बाबा म्हणून देवस्थान आहे नवनाथांचं स्थान आहे ते पण सत्सिद्ध बाबा ना त्यांना अ दरगुरुवारी खूप मोठी आरती असते आम्ही दर गुरुवारी ज म्हणजे प्रसाद असतो म्हणजे ज्याला वाटला ना तो प्रसाद ठेवतो डायरेक्ट वर्षाची बु िंग असत ते प्रसाद अ दर गुरुवारी हो म्हणजे खिचडी आणि कोणी शिरा ठेवत कोणी हम हे ठेवतं बुंदी ठेवतं पण दरगुरुवारी खूप मोठं म्हणजे खूप मोठं आरती म्हणजे प्रत्येक जण दरगुरुवारी तिथं जात गावाचे ग्रमदेव यते ते पण खूप छान म्हणजे तिथे गेल्यानंतर खूप छान वाटत प्रसन्न वाटत आणि चित्र ना तिथं एक निंबाऱ्याच झाड आहे अस त्याला तर डायरेक्ट अस देच मु कुठं आलेलंय म्हणजे डायरेक्ट अ देवीचा चेहरा डायरेक्ट निघालेलाय
हो खरं
हो आणि म्हणजे म्हणजे ते काय झालेलं आहे पूर्वी अ पूर्वी ते सात नवनाताे आलेले होते म्हणता त्यांनी आड पण खोदलेली विर खोदलेली नाही का असते
हा वेर वर
हो तशी आड पण त्यांनी एक रात्रीत आड खोदलेला आहे आणि त्यात सकाळ व्हायच्या आत त ना तीन गेले आणि तीन तथच राहून गेले नाही म्हणजे नव राहत आहे ना नवनाथ त्याच्यापैकी साती थरायले आणि तीन गेले मग त्याच्यामुळे ते सातसिद्ध बाबा असं नाव पडलं ते आणि गावाचं नाव पण त्याच्यामुळेच गीर पिंपळी म्हणून आमच्या गावात नाव पडलेलं आहे ह हो आणि ते निंबाऱ्याच्या झाडा खालून म्हणजे लहान बाळाला अस खोकला वगैरे आला ना खोकत त्या लिंबाऱ्याच्या अे झाडाच्या मधून त्याला पाच चक्र मारला का तो खोकला पण राहतो असं म्हणजे ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते
हा म्हणजे बरं आहे ना
पाडव्याला दुसऱ्या दिवशी यात्रा राह खूप मोठी यात्रा राह इतकी मोठी असते हो
हा आमच्या इथ म्हणजे ह्यांच मंदिर आहे ना शिव महाशिवरात्री असते आमच्या इथे
हम्म
शंकराचं मंदिर आहे ना तर महाशिवरात्री असते तिथं म्हणजे खूप मोठं असत सगळी म्हणजे गावातले आहेत ना आपल्या आपल्या मर्जीने कोण लाडू देत कोण जिलेबी देत असं म्हणजे प्रत्येक गोड देतात किंवा जेवण महाप्रसाद पण असत ता ना कोण डाल देतो कोण तांदूळ देतो असं म्हणजे सगळी देतात आणि खूप बाहेरचे लोक पण येतात इथे
हो इकड पण तेसच असतं म्हणजे कोणी सात गलप असत तेव आता नारळ फडता पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नवस आस्ता असे लोटग न घालायचे म्हणजे खूप नवस पा देवा ज्याला पावलं ते नैवेद्य वगैरे ठेवीत
मग चांगलं आहे मी असं पहिल्यांदाच ऐकतय मस्त वाटतय
खूप यात्रा तर इतकी मोठी असते का म्हणजे म्हणजे मी पण आले आले मला खूप म्हणजे असं वेगळंच वाटायचं पण इतकं छान आणि मी तर म्हणजे तीन वर्ष वर्ष झा कंटिन्यू गुरुवारी जातेच दर्शनाला आरतीला कंटिन्यू मला लक्षात नाही राहिलं तर बरोबर सात सव्वाजातला आठवणी य त का आज आरती जातेच मग हो नावनाथांची आरती राहतेथे हो परत गुरुवारी हो प्रत्येक गुरुवारी खूप छान मंदिर आहे तिथं.
चांगलं आहे.
हो. अ अ नाही माझ. झाले येईल टास् पर् तुम्हालाच वाटलं तर मग करू शकता तुम्ही नंतर
हा चालेल ठीक आहे ठीक आहे थँक यू ताई.